हॅलो हा येतोय येतोय हम्म काय करतोय रे.
काही नाही जरा अभ्यास ते चालू आहे.
हम्म.
पेपर रे ना चालू हाय सध्या.
हम्म हम्म.
का अभ्यास ते.
मला बी बो माझ शाळेच्या टायमले अभ्यास होता.
हम्म तुझ याद. हा नाही आहे मला शाळ नाही माझा फक्त क्लास आहे म्हणून आता क्लासचा अभ्यास.
करावा लागतो. हम होुमबर्क काय दिलाय तुला होमबर्क दिलाय का.
नाही नाही रि्हजन करतोय.
रीव्हिजन करतोय का हम्म. ब मी शाळेत होत बाई त्या असं हे केलं होत बाई मी. म्हणजे जास्त हे नव्हत याला पण मग होऊन जायचं आमचं कसं काय सर लोक हे होते. सर लोक चांगले शिकवायचे.
हम्म.
हं होऊन जायचं आम्हाला टवेल्थ फेलला.
ते चांगले शिकवणारे असल्यावर काही नाही होत रे. चांगले शिकवायला असले तर चांगलं राहतं.
हम्म हम्म. दाखवला होता माहीतीय काय शाळेत
हा कोलनी दाखवली पिक्चर काय.
हम्म तुम्हाला नाह दाखवायचा हा पिक्चर.
नाही नां.
हम्म.
त्यांच्याकडेच. त्यांच्याकडे पिक्चर व्हायला पैसेच नाही.
हम्म. आम्ही लय मजा केली होती बाबा आणि ट्रीपला गेलो होतो ना आम्ही आपलं महाबळेश्वरला. महाबळेश्वरला आम्ही गेलो बाई सकाळीच निघलो होतो मस्त पैकी मजा केली. आमचे सर असे मारायला लागले भिती तो पोर इकडे तिकडे जात होते. आणि ते दगड उचलेलेत तिकड.
हं मार खायचे कामच करता राव.
तसेच बे ते याचे दगडे नसता का ते वेगवेगळे सारखे दिसतात बाय. कलरचे ते दगड उसलून घरी. ते बॅगेत टाकून घरी घेऊन आणलं म्हणलं काय आहे.
हंहं लावगे तारावर मीं एकदा पण ट्रिपला नाही गेलो.
हम तुमच्या मागे ना रे आमचे काय साडेपाच हजारात. तुमं होऊंन गेली होती आमची ट्रिप महाबळेश्वर
गेलतं
हं आम्हीं महाबळेश्वर आपलं खंडोबां जेजुरीलां गेलो होतो हां अजूंन रायगड आपलं कायं अं कोकणच्या पट्टा तिकडं मस्तं चेरी खाल्ल्यां. मस्तंपैकी केलेच सगळे हं.
सगळं मस्तं इकडच्यां इकडं मस्तं वाटतं रे.
मस्तं वाटतं हां रे आम्हीं मस्तं अरे एवढी थंडी वाजते महाबळेश्वरला खतरनांक थंडी आहे सगळ्यांत जास्तं थं थंडीच ठिकाणं आहे नां महाबळेश्वर आहे माहिती आहे कां
हम्मं तिथं असं पूर्ण डोंगर डोंगर राहातं थंड थंड थंडगार वातांवरण असं आपल्यां आपल्यां इथं आपल्यांला सवयं आहे. शहरांत लावूंन गरमं हवेची.
हम्मं एकदंम थंड हवेचे हम्मं एकदंम थंड हवेचे ठिकांण महाबळेश्वर आहे माहितीये
हम्मं
हम्मं त्यांच्यामुळे ते आणि जेजुरीला तुलां तरं माहितीचं आहे. जेजुरीला नुसती हळंद हळंद राहती बघं. नुस्ती हळंद हळंद होती बाई माहिती कां अरे आम्हीं चालायंला लागलो नां आमची पूर्ण सॉक्स हळदीने भरले होते माहीतीय आहे कां
अरे तिथे हळंद राहते रे दरवेळेस तीथे कार्यक्रम तेचं राहतात हळंद हळंद उधळतांना
आणि माकडं बाई त्यांचेच बी माकड आणि आम्हीं भारी भारी जागां बघितल्यांत
हम्मं.
पेरू भारी जिथले माहिती कां महाबळेश्वरचे पेरू. पेरू कांन कायं तुझी त्यांलची हां
जांभळ पणं भेट.
हॅलो हां जांभळ भेटतं नां हां -हां भेटतां नां
हम्मं मंग खायंचे रांव. मलां तुम्हीं जेंव्हा पाहिलं जायचं कसं आंबड्याचं झाडाचं होतं. लंय डझंन -डझंन भरं जांभळ तोंडून आणांयचो आम्हीं. किलोभर किलो हां किलोभर जांभळ तोंडून घ्यांयचे मस्तं भांड त्यांत पणं मी जरं छोटां होतो नां तरं कसं. आंता झाडं मागतं होतं तरं मागूंन एकदां तोडूंन घेतली. तेंव्हा मस्तं आपलं पातेलभर मस्तं जांभळं भेटतं छोटे छोटे मोठे मोठे ते पणं तांजे तांजे ते घेतले मी मंग तरं मी फक्तं रात्री असं रात्रीतूंन जायचो. उठायचं रात्री उठायचो. घ्यांयचं एक दोन जांभळ खातं बसायचं. तीनं -तीनं वाजंता उठायचं. किचन मध्यें जायचं. जांभळ खायचं. गुपचूप इथे येऊन झोपूंन जायचं. लई मज्जा यांयची एकट्यांने पूर्ण संपवलं होतं घमेल. हम्मं बाकी तुझं कायं चाललंय
कायं कां कायं -कायं खाल्लेलं होतं आम्हांला.
हॅलो.
काही नाही मग, हा ना काही नाही म्हणल आता उठल, अंगोळ -बिंगोळ
जेवण झाल का?
अस आहे का? मला पण करायची राव.
काल केल ती कटिंग, आता फक्त शेविंग ते करायच.
हम्म. म्हणले घेऊ आपण.
हम्म.
ते- ते -हे कयचंतुम्हाला, पाययचं मग.
बर, कुठे चालला?
म कुठे नाही? जाईला आता. ना लागत ना ती तर चेरी भी लई भारी नाही चेरी. फेमस चेरी, सगळ्यात जास्त
आपल्या इकडे येत ना, तिकडून ट्रान्सपोर्ट होत ना, इथ. हम्म, तिथ ते चेरीला कस थंड वातावरण लागत.
ह..
ते थंड वातावरण मध्ये चांगली येते ना.
हम्म. अरे, आ हम्म. आम्ही गेलो होतो ना, भाई. हा ना, हा ना.
हम्म. तुम्ही खाल्या का? चेरी.
हा, खाल्ल्या ना मग चॉकलेटच्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो ना? हा.
हा-हा म्हणल कुठ? राहिले कुठं? होते तं.
आम्ही थ्री स्टार हॉटेलमध्ये राहिलो होतो, माहिती का?
हम्म तिथ मस्त हिल स्टेशन टाईप आहे ना पूर्ण. कुठेही जाहा फिरून बिरून या मस्तपैकी.
हम्म आमला आम्हाला पण अर्धा. हा आम्हाला पण अर्धा घंटा फिरवल होत तिथे. ते म्हण जे घ्यायच ते घेऊन या म्हणे लवकर. मग घेतले होते आम्ही आणि जस वरती वरती जात होतो ना आम्ही चॉकलेटची चव
हा
नुसते चॉकलेट -नुसते चॉकलेट भाई भारी- भारी चॉक शरबताच्या बाटल्या हे -ते. आणिआम्हला डायरेक्ट पैसे बी भेटले होते माहिती का त्यांच्याकडून, आ
म्हणल ट्रेक ते केली असेल ना तुम्ही ट्रेकिंग बिकिंग सनसेट पॉईंट सनराईज
हा ना हा बघितल्या होत्या ना.
जागा आहे ना तिथे. हम्म ते किल्ले टाईप वर चढायच. जसं आपल्या गड.
आम्ही डायरेक्ट रोपवेने गेलो होतो माहिती का? रायगडला.
पण चढून जायचं होतं ना. हा चढून जायचं होतं ना म्हणलं, ट्रेक करत.
जास्त वेळ लागून जाईल ना म्हणून.
ते पण पूर्ण शाळा गेली होती. तर वेळ लागलच.
हा. हा उतरताना यानानेच आलो आम्ही खाली. ये चढतानी फक्त. उतरताना व खालूनच आलो होतो.
असंय का?
अण मीस अण मी सगळ्यात लवकर गेलो होतो माहिती का? वरती. सगळ्यांच्या पाहिले. पळत पळत गेलो धिंगा वरती.
हम्म हम्म.
म तिथं तिथं बसलो. फोटो काढले. मग आम्हां ये प पोवाडा सांगितला होता. त्या लोकांनी. कसे कसे हे गुफा केलेलीये. हे केलेलय. आणि अजून पडलेले नाही ते. चुना चुना चुना आणि पाळव करून, असे भिंत बांधलेलीय त्यांनी तिथं. माहिते का?
हो मला जायचंय राव. मी गेलो नाही अजून.
हम्म आणि तोफ आणि तुला माहितीे का? अ तिथंय ना. कागद फाडला ना, तर एकदम लांब आवाज येतो माहितीय का? रायगडावर. तिथून कागद फाटला. म्हणजे अरे ना काही आम्हाला डेमो दाखवला होता त्यांनी. इथून कागद फाडला ना, तिथपर्यंत आवाज येतो.
कागदाचा?
हा कागदाचा एवढा बारीक आवाज. कस काय? हे ना ते.
एचीको.
हा म्हणजे आता दुश्मनाणे हमला केला. लगेच काहीतरी आवाज केला का लगेच काळेल त्यांना तिकड. म्हणुन असे केलेलय. त्या जागेला.
ये मस्तय राव. मला जावा लागेल म एकदा तरी.
हॉर्स राइड केली होती आम्ही
लस में
हम्म हॉर्स राइडिंग बी केली होती माहिती का? मस्त मोठे मोठे घोडे आले होते. शंभर शंभर रुपयाला, तुम्हीच चालवा. पळवा तुम्हीच. डायरेक्ट हातात देऊन द्यायचे ते. नाही मी चालवलं नाही. आणखीन होते पण मला जाऊ दे. लय महाग घेत होते रे ते.
थ शंभर रुपये बस होता ना. तुला घोड्यावर चाल चालवायला भेट त तुला आजुन काय पाहिजे?
जावदे. पन म्हणल नको.
भाई मी मस्त घोड्या घेऊ मस्त फिरून बिरून आलो असतो. एक राऊड मोठा.
आणि आची मॅडम फोटो बी नवता काढत. म्हणले अर काये. फोटो बी नाही काढत. म काय?
मोबाईल नव्हते घेऊन गेले का.
नाही येणारे. मोबाईल अलाउड नव्हते ना.
काय करावं.
लढ असले असते ना. आम्ही काढ आम्ही घेऊन गेलो असतो. अरे भाई आम्ही ना रात रात्रभर रात्रभर नुस्ते धिंगाना, मस्ती केेली माहिती का.
म्हणत्यात मुलं काय अस करणार नाही आहेत.
हा.
मुलं कायच करणार ट्रिप मध्ये जाऊन धिंगाणा, मस्ती
हा ना. अंताकक्षरी गेल्या परीशान गेल भाई मॅडमला. आमची गाडी नुसती ओव्हरटेक करत होती. अस ओरडत होतं आम्ही ओव्हरटेक केल की ये. ह.
हम् हम.
होय, नुसत वर टाका. रपा रप्प रप्पा रप्प ओव्हरटेक चालू होती माहिती येका.
अरे, बस वाले लय मस्त राहतय. मला तर तेच आवडत. मस्त बाजूला बसायचं. तर ड्रायव्हरच्या फुल एन्जॉय भाई या. तर हेच्या हिच्यात रस्ता कटाकट कटाकट गाड्या काढतात ते.
एस टी महामंडळाच्या गाड्या हा ना. अशा जोरात चालत होत्या. भाई ती लोकं आणि एकानी तर पुढेच घेऊन गेला होता आम्हाला. हॅलो,
हम्म, तिथंच हा ऐकतोय ऐकतोय.
मले एकानी तर
आज हाय ना.
हॅलो, बोल ना?